हा जेवला काय?
हो जेवलो बघा तुम्ही?
हो जेवूनच.
हा.
हम्म!
आला जाऊन?
हो जाऊन आले की म शिऊन आवरून त्या दोघांना आता झोपवलं.
हा हा हा
काय करत
काय नाही बा झोपायचं
हम्
हम
गरमी आहे केवढी झालीय गरम होते
झाली एक दिवस परवा आहे तेवढ पोहच पडले झाल मती
होय तर पावसाळ चालवायचं सोडून आणि गरम कस
हो बाकी ह् आजच्या वेळी मेराज चाल झालत पाऊस
आ या वर्षी सगळंच बेनतले कधी पण काय पण चाल
हम्म
त्या म भरहनाात पाऊस पडत होता आणि आता पावसाळ्यात ऊन पडायला
अ ते तर आपलं आपलं असं ग्रुप केलं का नाही म्हणजे कोण अ हे हय ते विचारून हे करायला लागते ना
हा तेच की म्हणतानाच मी तो ग्रुप तयार केला होता
हा मग ते ग्रुप बोलायचं नाही करायचं नाही मलाच मग आपलं आपलं हे तर केलं तर येते ना
होय
हम् हम्मम्
ह मी त एक कॉन्फरन्स कॉल झालला होता आमचा मग तेव्हा ठरवलं की बाबा ग्रुप तर काढूयात सगळी जण मिळून बणून
होय होय
ची नंब्र वगैरे पाठवल्यावरती म
आणि मग कं काय पाहिजे म्हण काय एकट्यास नाही एकट्या करून मग हे करायला पाहि असडते म्हणजे एकट्याच म कॉल करून तुम्ही बस लव काय हे करू का विचारून मग ह लावायला पाहिजे ती आणि ग्रुप वर कस के तर लगे कोणतरी हे तर कर फ्री असल तर हे करतात नाही
हम्म
ह
ज ते मेन ग्रुप आहे त्याच्यावरती करण्यात काय अर्थ
नाही नाही हो दंगाच केली तरज
पण होत कि ते त्यांना काहीतरी ग्री मण ना रिमूव केलेली वाटत मलाला तरी केलं वाटतं
होय होय अश्वतााई पण म्हणाल त्या तीन लगेच ब्लॉक करतत हम्म हे करू नका त्यात काय बोल नका म्हंे
हा हा
सकाळी एकटीथ केले तर म्हणताना मी पण हो म्हटलो आणि ते तेवढं हे करत ना म्हणाले करायच तर होमटली ह ह
मुलं झोपली
होय झोपले ब आणि काय आवरलं सगळं
आवरलं काय ते आम्ही बाहेरच नाश्ता करून आलेला त्यामु काही घरी केलंच नाही आलो पटकन सामान व्यविसित ठेवलं सगळंती दोघ काही झोपनातं लवकर
हा होय नाही एकदा झोपतात एकदा झोपत नाही पोरत
हे रोजचच आहे आम त्या रोज बारा वाजेपर्यंत झोपत नाहीत लवकर.
होय. हम्म हम् सकाळी लवकर उठत नसतील.
सकाळी पण लवकर उठतात साला म्हणजे
होय.
दिवस मला म्हणजे ना मुळ कसं खेळतत नाही दिवसभर. वैतागूण वैतागूण मग अंग दुखतय मग अंग दुखाला की लवकर झोप येत नाही मग पाय दाबा हे दाबा चालू होतय.
ह ह इक
एकदा शाळा चालू झाली की बर तिथ रेमबो मध्ये े घातलाय मग तिथे किती फीज वगैरे आहे स्कूलची
आता दुसरीला चौदा हजार आहे.
चौदा हजार आहे तरी बरं आहे मग ति ज नर्सरीला मला चौदा हजार सांगितले.
होय हा. कमी आवडत नर्सरीला कमी आवडत बहुते काय तेच विचारलं पाहिजे मग दुस तिसरीला तरी म्हंटल्या चौदा हजार आहे म
होय सीबीएसई ला आहे का सेमी मराठी सेमी मराठी आहे
सि बी एस सी की
तरी भारी आहे कि म इकडं रेट जास्त आहे वाटतय मग कदाचित करूची येईल
होय होय हीथ गावातच आहे ना ते
हा हा
हम् ना
तिला गावातच घालायचं होतं तिथं खर हि रान म्हणजे सोडून राहीना आम्हाला दोघांना म्हणताना मग आणि इथं घालायचं चुकलन झाला.
हा हम्म हम्म हो ते रा लहान बासताना जर राहिलं असल तर जर हेवतंय
होय.
हम् आमच्या ना त्या सहा महिन्यापासून माहेरला इकडं तिकडं. नसते त नसत्या माझ्याकडे जास्त. तर
तसच बरं पडतंय सोडा ते खरं
होय जातय कुठे पण.
आमचे चिकटून राहिल्याशिवाय काय यांचं खरं नाही आयुष्यात पहिल्यांदा ती परवा तेवढं आठ दिवस सुट्टिला गेल त गे म्हणून ज माहेरी मामा संगतीच्या तेवढंच हा एकटी पहिल्यांदा राहिलेली.
हा हा हा हा
शिर्डनच्या उरुस चालू होता तेव्हा सुद्धा मी तिथं सोडून आल त जबरदस्ती खर दिवसभर थांबल्या आणि संध्याकाळी साडे दहा वाजता बाबांना घेऊन आल्या परत घरला चला की,
हम् ह
राहत नाही कुठं.
हम्म
आता तिथं टिफिन वगैरे म्हणजे असं हे असतय की शेड्युल असते ना डेली.
होय. म्हणजे तिने काय सांगतील ते करायच. पालेभाज्या हे ते हो सांगितले हा टाइम टेबलच असायचं. पुढल्या वारी काय द्यायचं. तिजं आता हाय नऊ ते हे नऊ ते तीन पर्यंतच होत, अजून चालू केलं नाही ते. ते मग अजून हे करल्यात मग आठ ते बारा च ठेवल्यात आता
होय.
हम्म जर लहान ग्रुपच आहे तेे हे केल्यात. लगेच सोडतात बाराला आणि दुसरी तिसरीच ते तीन ला सोडतात
ह हा
नऊ ला
दिवसभर शाळा असली तरी बर पडतय पहिला इथं पण टायमिंग म्हणजे सांगतान सांगितलेल अकरा ते पाच आहे म्हणून आणि नंतरण ग्रुप वरती मेसेज पडला की साडे नऊ ते दोन वाजेपर्यंतच आहे म्हणून,
हम्म हम्म
सकाळी आमचा गडबड म्हणजे सकाळच आवरायचा असत. एक लवकर तर ह्याच आता टिफिन हे ते ह्यात गोंमगाला उड
हो मुगाला हा हा डबा असलं तर त्रास होतोय लई गोंमगाला होतोय. आमचं पण तिघ चौघजन जात्यात टिफिन घेऊन सात ला म्हणजे करायलाच लागतय होय.
सकाळचा म्हटलं की वैताक
होय लई वैताग येतोय उठायचं म्हणजे नको होतय.
आता उन्हाळ्यात काही वाटत नव्हतं झोप लागत नव्हती. व्यवस्थित कर आता म्हणजे जस सकाळ सकाळी गार वातावरण चालू असते त्यामुळे उठूच वाटत.
उठूच वाटत नाही.
आमच्या इकडं तर रात्रीच कधी पण पाणी येते तीन साडे तीन वाजता तेन पाणी येतय.
होय,
हम् तिथं कसं उठायलाच लागत. ते नाही उठून चालतच नाही कारण की चार चार दिवसांनी पाणी येतय नाही. आधी ती इचलकरंजी ते
ते
हा काळावडा बंद केल्यापासून तिथलं म्हणजे पाणी यायचच बंद झाले इकड जरा, सप्लाय कमी झालाय पाण्याचा,
ह्
शिरढोण मध्ये भारी आहे चोवीस तास पाणी असत य.
होय ते कृष्णाच हे केलं डायरेक्टच ते पण बंद झाल तर लय हे होतयआमचं पण आमचं काही जर बोर आहे सोडा हे ओतय. खंर लय हे होतय अवघडत होतय
लेडीज ला फक्त पाणी पाहिजे बाकी काही नसल तर चालते. जेवण एक वेळ नाही मिळालं तरी चालतय ख पाणी पाहिजे
हा
आम्ही पण म्हणजे हॉटेल मधन इकडे येऊन राहिल्यावरती गोंधळ उडलेला पूर्ण पाणी ठवाला व न सग से र्यंत वता गला चार पाच दिवस गेले त्यातच बाहेरन पाणी आणून आणून आणणार तरी किती
तथ हो हम्म हम्म हम् हम्
घराचं रेलिववेहेशन चालूय ना त्यामुळे जर असं अवघड व्हायला लागले पाण्या
हा
परवा मी आले होते शिडूनला तुम्ही आला नव्हता काय तेव्हा
कधी हितत काय
हा प्रणिताच्या घरात त्या ऐश्वर्या जोशी आलेल्या बघा त्या ऐश्वर्यात एक
हा हा नाही तिकडं त का गावात काय
तुम्ही कुठं राहताय नेमकं माळ्यावरती राहताय वे
माळावर हायस्कूल आहे गेले तिथं राहतोय मग तिने पण इथंच राहिलंत ना भाड्याला
होय हा हा
मग तने काय गावात आलतं वाटतं ते सांगायला कॉलच
हा तेच की त्या दिवशी मी आले होते तिथे
हा तरी म्हट म्हंटलो मी तुम्ही गेलता म्हणून मण तरी म्हंटल होय परवा मी गेलतो आलतीत आणि त्या दिवशीच हे करून दिले म्हटले त्यांना.
हम्म त्या दिवशी म्हणजे माझ प्रणिता च. सगळ्यांच एकाच दिवशी केलत नाई.
हा, होय त्यानीच हे केलं म सांगितलं त्यानीच हे केलं सगळं.
हा हा...
ह. आणि काय?
काही नाही बघा निवांत. काय झालं?
हं.
काय म्हटलं काय?
काय नाही काय आणि काय म्हटलो.
काय नाही बघा निवांत.
ह ह ह... ह.. आ कधीच झोपताय नंतर.
झोपायचं आता झोपा आली की झोपायचं मोबाईलवरून बसायचं थोडा वेळ....
होय झोपीसकडे मोबाईल बसायचं कंटाळालाच. झोपायचं.
जास्त वेळ पण मोबाईल बघायला किंवा आणि जरा डोळा अस. म्हणजे फ्रेशनेस झाल्यासारखं होत.
होय. आता हे तर कलच निघलायच ते हेच व्हाली असं. मोबाईलच मोबाईलच हेच लागले जास्त. वेळ लागल्याच झालाय.
आमच्या कामात ना होत नाही मी जास्त ऑनलाईन नसते थोडा. कधी तर तेवढं जरा अस असत लिटल लिटल.
हम् हम
म्हणजे साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत नसतो मोबाईल माझ्याकडं. तिथं त्याला ते दोन अ अडीच वर्षपर्यंत असतो. अडीच नंतर ते चार वाजेपर्यंत नसतोय. चार नंतर आणि असतो माझ्याकडं हा. म्हणजे माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय मिस्टरांच्या मोबाईल मध्ये सीन कार्ड घातले.
हा हा हा हा हा ह.. अवघडच आहे.
हम्म
हम्म हम्.. ह् हम्
चालत ठेऊ मग
हा हा
चालेल गुड नाईट